आठशेन नवशे रुपये वाढवून घेईन म्हणलो.
कशात? नाही कमी होऊन येतय. बघ की,
काय सांगता येत नाही, जर व्हॅल्यू वाढली तर, अजून पण वाढवून येऊ शकते. ते आता ऍप इन्स्टॉल केल. यु पी आय आय डी घातलं. आता काय ट्रॅक करायचं? काय नंबर घालून ट्रॅक करायच?
नंबर लॉगिन करून. आठ वाजता. हॅलो. किती वाजता जाणार हाय रे? हम्म. जाऊ वाटायलय, जाऊ पण वाटना नाही पाऊश ये. अरे काय ऑर्डर घेतलास काय तू? ऑफलाईन का झालं? एक पेंडिंग ऑर्डर दाखवालय, कसली पेंडिंग? हो.
हॅलो.
हा बोल.
नंबर घातल्यानंतर चेक करू ना? ट्रॅक झालय काय?
हं. चार्जर कुठे आहे तुझा? कसला चार्जर पाहे तूला. मोबाईल लावायचा. लाव ना खाली आहे ना चार्जर. हा फास्ट आहे रे. ते सांग ना कधी येणार ये म मुड झाला बग किती ठेवू काम तुला. थांब पाच मिनिटं आवरतो मला. बस की म आता काय, आपण जाऊ माझी ऑर्डर कसली आहे. आपण आमच्या घरी
अरे स्टेटस
खायला काय मागवू आम्ही? काय वाटतंय तुला?
मागव की कायपणं?
काय पण ना काय मिळत नाही. तुला पण माहिती हाय.
हुं.
काय पण काय मागवू सांग?
अरे इथं स्टेटस नो रेकॉर्ड फोन दाखवालय.
अरे नंबरला टाकलास?
नंबर नाही यू पी आय
नंबर टाकलास? अरे नंबर लॉगिंग केलास काय?
केलोय की
इ मेल आय डी टाकलास?
ई मेल आय डी टाकाचय काय? एक टाक.
ई मेल आय डी पर्यंत कम्प्लीट कर, पॅन कार्ड तेन मागितलं की, तिथपर्यंत थांब.
हू.
ये तो गेम खेळत बसला पोरगा आमचा.
अरे बोल, हॅलो.
हा. तेच करालोय, करालोय.
शांत बसु नको, शांत बसू नको. काय झालं?
त्यो का गेला रे? आंघोळ करतो म्हनला. काय म्हणलास? आंघोळ भैय्या तुझी अंघोळ झाल्यावर सांगतो का?
अय रूम कुठे बघितलास रे?
होय आमच्या हीेतच आहे की वैभ्या हा कधी जायचं? तु आवरून य लगेच तुला कुठं पाहिजे कारत्या रूम?
मला हा मला जिथं पाहिजे ते बघितले मी पीजी बघितली मी पण मला
तू काय करणार आहेस म्हणजे?
हा मी काय मला आता पीकरचच काम मिळणार काय साइडला बघितलं
मी काय म्हणतोय हितं य दहा हजार रुपये घेऊन दहा नई
हम्म
तेरा दहा ते पंधरा हजार घेऊन ये आणि एक महिना काम कर साठ हजार रुपये पाड आणि परत जा
खरं सांगायोलय आर्निंग लय आहे रे त्यातलं आईक की सांगतो तू पंधरा हजार घेऊन आलास ना त्यातलं तुला पाच हजार रुपये मी देतो
हम्म
परत खऱ महिन्यानंतर न
हम्म म्हणजे रेफरला मिळणार एवढं आणि त्यात मला दहा मधलं पंधरा पाच
अरे बाबा आईक, आईक, आईक, आईक रेफरला साडेसात भेटणार आहे त्यातलं तुला पाच देतो म्हणालोय मी मग?
असा अनी विषय आहे होय खरं अरे माझं लायसन नाही काय नाही
आरे नाही लागत
आणि काम पण केलो नाही मी डिलवरीचं
अरे कोण काय कोण इथे सगळी नवीन पोर आल्यात मरदा काय एवढं विचार करतोय? आरे इथनं कोल्हापूरातनं आल्यात, बारामतीतनं आल्यात
हम्म
अन तु म्हणतोय केलं नाही का नाही तुला गाडी तर चालवल्या यती न विषय संपला
हम्म तेवढे येतं की बाबा
मग प्रेविष्टचा चा रिफ्रेन्स काउंट होईल काय माहित काय प्रॉब्लेम आहे?
इथे काय नो रेकॉर्ड फाउंडच यायलय
तू काय, काय टाकलास?
अरे यूपीआयडी टाकलो, ऍप डाऊनलोड केलो, त्यामध्ये नंबर टाकलो, ई-मेल टाकलो पॅनच समोर आलं थांबलो म आता ट्रॅकिंग ला गेलो ट्रॅकिंगला युपीआयडी टाकलो स्टेटस नो रेकॉर्ड फाउंड सर्च अगेन
मला लगेच आलं. आता रोज एक
का आधी असंच थांबायचं?
आधी केलं असेल डाउनलोड.
जुना, नवीन मोबाईल नंबर टाका लागतय रे.
हम्म.
पाच वाजलेत. हे कुठलं आहे का बघकी इंस्टॉल म्हणजे हे, दुसरं कोणतं तर.
काय म्हणला?
अं कुटलं हाय? हे पण पॉस ते कोणतं हाय? हे पण पाॅझ, लका सगळं पाॅझच केल्यात का काय?
हम्म.
सॅमसंग फोनच, अरे फोन स्विच ऑफ झालायं माझा दुसरा. कॉइन्स बीचच हाय वाटतं चालू, चेक करतो थांब एकदा.
हम्म. कॉल कट कर बे, मी पण लावतो कायतर कॉल लास्ट.
नीट बोल.
लास्ट काॅल लाव
आर माझं हूऊदे की थांब, अरे थांब दोन मिनिटं थांब. अकरा मिनिटं हूऊ देत थांब, तू बोल तू बोल तवर. तुझं काय हाय? सगळं होईल का नाही माहित नाही मला, माझं तर होऊदे. कालपसनं म्हागं लागलोय.
हम्म. तेच ते हाय
काही काही
कोण बोलायलय ते?
अरे, बोलायला येत नाही रे बाबा त्याला.
असंय वय!
ऐकाला आणि बोलायला येत नाही त्याला. तसंच बोलतंय ते.
हम्म्म हम्म.
त्यजच करालोय.
चल ठीक ये.
हम्म.
ब कोणशी चि लिंक तर घावल्या
चांगलाय कर झालं तर मला सांग मला पाठव मी पण करतो हं
लाईट गेली वाडत
हाइ कि रे चालुए की प एकदा फोन फोन आन इकड हेटर मीटर मी ट्राय करत काय हेटर मीटर हिटर हिटर हिटर कशाला असतो मॅडम गरम पाणी हुतय की
ह
आत हुतय की गरम पाणी खर प्रॉपर गरम होत नाइ ठीकठाक गरम होतय हा बोल
टाइबाच कवा करणारायस
करू कारत हे समोर आयत भेटलंय हे करू काय ते करू सांग
हम्म ते करून कर म्हडलो
अ हे कोण पण टाय रे हे का आज करा भेटलं उद्या कराय मिळाल थोडी ए नाही ऑफर हे आय बंदाय अरे आस बोलु नको रे
हा नइ बोल त घे
असामत कर
ते हा झाल न्हव काॅल पूर्ण
ना इ झाला असंत कॉल लागला असता का कार्तिक
हम्म
एसा क्यू ह जाऊ का मी खाली आंघोळ करायला का तो आता अरे थां की तू पाहिजेस कि इथ आरे मी पण करणाराय रे हम भी बैठे हे याहीपेक्षा लाईट गिली काय ब जरा चार्जिंग का विना हे
मय मयूरच एक करायच राहील ब स्टॉपच
हा हा हाय हाय सर
हम्म तेज एक करणार